हा बोला.
मी पण करते असे तांदळाची भाकरी. कधीतरी पण आमच्याकडे जास्त नसत. आम्ही तांदूळ म्हणजे असं तांदुळाचं पीठ म्हंटलं की भजीला भजी करताना त्याच्यात तांदळाचं पीठ घालतो म्हणजें भाजीला असा.
हा त ज हा कुरकुरीत होता मी पण टगतेय कांदा भजी म हम. तसं आमच्या इथ कस रोज तेन मिषरांना ब्बा लागतो ना मग ते तांदा
हा म्हणजे असं चपाती असते का तुमच्याकडे.
संपती. नाही चपाती म्हणजे माझे सातपरे आणि सासू कधी कधी करून खातात. पण मी तांददाळाचीच भाकरी असते सहसा माझी
हा हा तुम्ही ते बोलले म्हणजे े ओले बोंब वगैरे असतात ते ते आणत असाल ना
हा मज्जा असते. ओळेबोम नाही ओळेबोंब सॉरी मच्छी आमच्या इकडे इकडे जास्त नसते माहेरी असते. इकडे जास्त ही मज्जे नाही खातं.
हा हा हा नाही ते म्हणजे कस आहे ते सुकट बोंबिल त्याच्यातच येतं ना तो प्र
हा हा सुकट बोंबी हा ते सुक बाजार खातो आम्ही ओलं जास्त नाही खातो. सुक्का बाजार असतो आमच्याकडे म्हणजे वाकटे असतो सुकट असते. अजो ना बॉम्बे अ काय
ते बोंबिल सुकटा
हा भेटतात म्हणजे आपण जस बीच साईडला खूप जास्त स्वस्त भेटतात. तस मार्केटमध्येध्ये कसा त्यांचा भाव येतो ना त्यांना
हा
भाऊ हा तिकड जरा महाग भेटत. इकडे आम हा. तस बीच साईड ला कस ते ताज ताजं असतं ना मग तिकडे ते त्यां बोणी असते मग ते बोनीवर आपण गेलो की स्वस्त देतात.
हा. आमच्या इकडे आम्ही म्हणजे मी कसं सुक् टांगली की आम्ही सुक्कीच करतो कारण माझ्या मुलीला सुकी आवडते. आणि बोंबिल जर असतील तर मग ते पटाटा घालून रस्सा करायचा त्याचा
हा मला पण म्हणजे जेवणामध्ये बटाटा टाकून खायला खूप आवडत. बटाटा न हा मला बटा म्हणजे प्रत्येक रशामध्ये काही बोला प्रत्येक काही असं वाटाणा चवळी काही म्हणजे कडधान्य मला बटाटा लागतोच नसला की हा नसला की मला जमत. ना मला बट नाही काही त्यातलं काहीच नसेल चाल पण बटाटा पाहिजे त्या सोबत काढून जवेन.
तेच ना म्हणजे बटाटा आवडतच.
बटाटा आवडतच.
ह
हम्म
मला नाही आवडत बटाटा त्याच्यामुळे मी असं म्हणजे मसाले भात वगैरे केला तरी ते काढून ठेवती.
हम्म हा मला बटाट्याची मजा आवडत. ते बोलली ना मी मगाशी
हा नाही मला पण असं भाजी वगैरे आवडती पण असं भातात वगैरे आपण घालतो ना मसाले भात वगैरे करताना तस नाही. ते नाही खात म्ह तो नाही एवडे ह त्याच्यामुळे तसं नाही आवडत मला अस भाजीत वगैरे घालून आवडतो.
हा भाजीमध्ये टाकते नाही पण ते असं पुला वगैरे करत त्याच्यामध्ये कधी बटाटा नाही टाकायचा. त्यामध्ये नुसत्या भाज्या टाकायचं छान लागत तस प ते कसं ऑलरेडी आपली ग्रेवही असते ना केलेली.
हा नाही आम्ही म्हणजे असं पुलावला. ग्रेवी नाही वापरत कांदा टमॅटो
हा मग त्याचीच ग्रेव होते ना कांदा टोमॅटोची म पण ग्रेव् म्हणजे तेच कांदा भरपूर घ्यायचा भरपूर प्रमाणत आणि टोमॅटो जास्त घ्यायचे. आणि थोडी दही पण टाकायची त्यात म्हणजे अजून ग्रे
होय का नाही मी नाही घालत दही मी कांदा टमॅटो आलं लसून पेस्ट ट.
हा.
ते आपलं घालते बघू आता ट्राय करेन कधीतरी दही घालून.
हम्म. बघा करा एकदा नक्की ट्राय छान लागतो मला तर आवडतो. मी मिरची नाही टाकत कधी हा. पण हे दही टाकते असली का म्हणजे कसं छान लागत.
हा हा हा नाही आता मी कधीतरी ट्राय करे ना दही घालून एकदा असं नवीन नवीन रेसिपी असतील तर करायला ट्राय करायला आवड
तसं मला काही बनवता येत नाही तो एक पुलाव येतो आणि चिकन एक येत तुम्हाला चिकन जास्त आवडतं असं करायला.
हा म रोजचा स्वयंपाक
आणि हा मीच करते ना स्वयंपण पण ते कसं ना रोज रोज आपल्याच हातच खाऊन खाऊन कंटाळा येतो.
हो येतो कंटाळा पण आता ऑप्शन नसतय घरात कोणच नाहीये करायला त्याच्यामुळं आपणच करावं लागतं.
हम्म.
आमच्या कसं सासबाई वगैरे येत नसतं त्याच्यामुळे करावं लागतं मलाच.
माझ्या आहेत पण त्या काही जेवण नाही करत मी करते.
हा.
त्या बाबूला घेतात म माझा हुन जात काम.
हा लहान मुल असते की तेवढं होते कोणीतरी लागतं घ्यायला.
हा ना तो राहत पण नाही त्याला नुसतं बायर लागतो मग जातात त्याला घेऊन बाहेर सासरे ते घेतात म नवरा आला की नवरा घेतो.
हा कोणतरी लागतच ना. तुमच्याकडे वटपौर्णिमा वगैरे करतात का.
हा करतात आम म्हणजे असं वडाच प्रॉपर झाड नसतो म्हणजे आमच्या माहेरी आहे तस माहेरी आहे. पण सासरी आल्यापासून त म्हणजे इकडे अस ती फांदी तोडतात आणि ते बांधून त्याला आम्ही फेऱ्या मारतो पण तसं मला आवडत नाही ते फांदे तोडून त्याला कसं महत्व नसतं ना पण इकडे तसं करतात. ते आहे इकडे पण मोठ ठ झाड आहे देवीच्या मंदिराचा तिकडे पण तो खूप जरा लांब आहे. मग एवढ लांब जान मला काही जमत नाही मग जवळच जातो आम्ही शेजारी
मग तुम्ही तुम्हाला असं म्हणजे नटायला वगैरे मग
खूप आवडतो मला खूप. साडी नेसून नवीन नवीन दागिने म्हणजे ज्वेलरी घालून हा मला आवडतंय जाम आवडतय म्हणजे पहिल्यापासून मला साडी नेसायची आवड आहे म्हणजे लग्नात च्या आधी मी अस माझ वहिन आहे ना त्यांच्या नेहमी अशे साड्या घेऊन जायची आणि नेसायचे फोटो वगैरे काढायचे जाम आवडायच आणि जेव्हा लग्न झाला म्हणजे प्रत्यक्ष साडी नेसायचा वेल आला तेव्हा मला म्हणजे असं नाही नेसा सारखं वाटत. आपल्याना कसं घरात काम कराय लागतं ना त्याच्यामुळे कसं घरात च साडी नेसून जमत नाही काम हा ते कस पहिली लोकां नाही मी गाऊन वर असते गाऊन आता बाबू झाल्यापासून गाऊन वर असते नाही तर मग असं डेली मी ड्रेस घालायची याच्या आधी किंवा कॉड से किंवा असं म्हणजे
तेच ना साडेवरती म्हणजे असं नाही जमत काम करायला
का स साडी नेसावी लागते ना मग तेव्हा पण ज काम करायचं असतं किंवा कंटाळो
आणि तेव्हा आपण चांगलीच साडी घातली असते म्हे खराब खराब होणार हात वगैरे तेलकट वगैरे लागतात
हम्म तेच तर मी नाही आवडत मला पण कंटाळ येत मग मी काय करत ते काम कराय साडी नेसायच्या आधी काम करून घेते मग नंतर नेसते
हा मी पण तेच करते अगोदर सगळ्याो पुरणपोळीचे तुमच्याकडे पुरणपोळी असते
हो असते ना आवडते माझी तर फेवरेट आहे मला तर खूप आवडते
मग कसे बनवता तुम्ही जसे तेल लावून कि
मी नाही म्हणजे अ आपले चण्याची डाल असते ते जरा भिजत ठेवायचे नंतर उकडावायचे आणि उकडवली की ती जरा का जरा ती अशी म्हणजे ह्याच्यामध्ये गुलामध्ये ती घाटायची म्हणजे ते पातळ होते शिजल्यावर म त ख घाटक घाटत घ घट्ट होते ना ती म्हणजे गॅस ववर ठेवून घ घायची मग ती घट्ट झाली की तिचं तिला अस चालणी नाही ते प्रेस करतात माहिित आहे ना
हो हो
हा मग ती झाड होऊन जाते मग ती आणि मैदा घ्यायचा त्यामध्ये थोडस तेल किंवा तूप टाकायचं आणि चोळायचं थोडस मीठ टाकायचं आणि नंतर मग पीठ मलायचं असं पाण्यात पाण्यात तेच मलतात ना पीर तो
होा
हा आणि मग नंतर लाटायचे आणि मग ते पुरण भारायचं हा मैद्याची असते तुम्ही
आम्ही गावाच्या पिठाचे करतो पण असं आमच्या इकडे म्हणजे इकडे काही लोक कसं कोल्हापूर साईडचे फक्त म्हणजे लाट आपण ज्यावेेळेस ते लाटतो तेव्हा पीठ लावतो ना तुम्ही पीठच लावता ना
हा लावावा लागतो थोडस म्हणजे पे पर ठेवायच खाली काहीतरी बटर पेपर किंवा आपला नॉर्मल पेपर असत तो आम्ही का म नॉर्मल पेपर वापरते म्हणजे ते चिटकत नाहीत पौलीपटाला म्हणजे ते पुरण असतं ना ते लागतं ना मग ते फाटून जाते ती पुरणपोळी
इकडे कसे इकडे म्हणजे ज्या इकडच्या बायका आहेत ना कोल्हापूर शाच्या त्या अशा बऱ्यापैकी तेल म्हणजे तेल लावतात पोळपटाला पण तेल लावायचं
हा तिकडे जास्त करून तेलाची पुरणपोळी मी आहे हा अस रेल्स बघितलेत मी हा तिकडे तेलाचा वाप
हा मग ते मला पण नाही जमत तशी मी पण आपल्या अशीच करते फक्त तुम्ही मैदा घालता तिथं आम्ही ग गव्हाचं पीठ वापरतो हा बाकीचे आणि मी काय करते माझं डेली युजला म्हणजे पोळपाटाला एक कपडा बांधलेलाच असतोय कारण म्हणजे च मी चपाती पण त्याला जास्त पीठ वगैरे राहत नाही ना म्हणून हा मग मी त्याला ते बांधूनच त्याच्यावरच पुरणपोळी पण करते मग फाटत पण नाही आणि फोळोपटाला चिटकत पण नाही पण आम्ही तुम्ही कस डाळ भिजत ठेवता ना आम्ही नाही आम्ही डायरेक्ट म्हणजे कुकरमध्येध्येच थोडं तेल वगैरे घालून शिजवून घेत उकडं काढून
असं भिजत नाही ठेवत आम्ही
म्हणजे भिज नाही थोडीशी भिजत ठेवायची मग कुकरला लग हा मी पण क कुकरलाच लावते म्हणजे ते शिजते ना शिजून देतते बरोबर हा मी आधी आपण कसं ह नॉर्मली डाल करतो जरा पाण्यामध्ये भिजत ठेवतो ती लगे शिजून निघते हा मग तसं मी पण करते म्हणजे थोडी भिजत ठेवते आणि नंतर मग कुकरला लावून शिट्टया देते हा मी तसच करते पण
ते कसं मैद्याचं थोडसं मैद्याचे थोडे अशी हे होते ना जे म्हणजे कडक होते ना वातडासारखे
नाही आपण पीठ ते एकदम सॉफ्ट मलायचा आपण असं कडक नाही मलायचा आणि आपण पीठ मारला ना की तेव ओला नप रुमाल ठेवायचा म्हणजे असं ओलचड म्हणजे तो ओलचड राहतो पीठ मग कडक नाही होत म्हणजे असं फॅनच्या ह्याच्यावर जास्त घ्यायचा नाही तर असं गरम वातावरण असे तिथेच खावायच हा मग ते हवा लागल्यावर कसं ते कडक होतात हा त्याच्यामुळे
मी पण ते सगळं पेट म्हणजे अगोदर भिजत ठेवते म्हणजे मऊ होतात ना